हॅलो अरे, कधी आल्या कधी आली? हा हा काय?
साडे दहा वाजताचं पोचले ना.
नाय मी ह्यच्यावर बी आली मला मेळ ल नाही मी व्हाट्सअप वर दिलतो.
नी मले मला नोटिफिकेशन पडते नं डायरेक्ट.
अच्छ अच्छा अच्छा अच्छा कायतर
थोडी माई रिंगटोन कशी वाजते तशी वाजत ती
हाव काय आणि माये शेवटी समज सगळ वॉट्सअप व्हाट्सअप वरून डायरेक्ट व्हाट्सअप करायचा बघते
हम्म.
हम्म व लागलय हे काय ये ठेवायचेच नाहीत. काय म्हणता? हॅलो हा शेवटचं
कॉल कशा वरचाय का मीनला शो
हम् हा नाही हॅलो
मी लाविन बाईन तरी पण
आटपल.
मी लावून पाहिना तरी पण
पाहीचं नं मंग बाप्पा.
हम्म.
त्याज्यातून कॅन मला
हा आवाज अटक आटकट यायला लागला आवाज. आटकत आटकत येऊन रायला आवाज नाही येऊनं रायला हम्म अर आवाज आटकत आटकत येऊन रायला रेंज मध्ये जाय आवाज नाय येऊ रायला.
नाय ना अटकत अटकत येऊ रायला सरळ नाय येऊ रायला. आजून मग
हॅलो.